काय करायलाय
काय नाही आत्ता आवरून बसलोय बघा
जेवला का नाही
जेवलो तुम्ही
जेवले बघा काय केल तर
आज साधी मो मेथीची भाजी भाकरी डाळीची आमटी घेतली तुम्ही
वओरण केलत आणि भेंडी चपाती
हा हा
आज काय नाही आ नॉर्मलच केल तर कटाळा आल तली करायचं स्वयंपाक
आज गुरुवार उद्या शुक्रवार
उद्या माळ आज गुरुवार असल्यामुळे
हा तुमच्या इथं बाजार कधी असतोय
उद्या शुक्रवारचच असत
ता आधी मंगळवार शुक्रवार
दोन वार असल्या तरच ठरलेलंच येत ना सगळ्यांचच
हम् आणि काय
काय नाही बघा चाललंय
हम् पर एक मोठा गेला छोटा आला येऊन झोपला
भार आहे तुमचं एक गेलं की एक येते काय
हा गेलेले असत्यात तवा शांत असतंय, आल्यावर चालू होतय घरात
कुठे जॉब्सचं वगैरे बघितलं का नाही?
आता जॉब काय होतय, या मुलांच्यातन, आता काहीतरी दुसरंच काहीतरी करायचं म्हणतय.
हा
हां
ना
हा
काय ते त्यांची रिक्वायरमेंट ऐकून नको वाटलं. जी रिकवायरमेंट चुकीची आहे. रिक्वायरमेंट कशी आहे, माहिती आहे का, दहावीची पोरांना सांभाळायचय, म्हणजे त्यांच्या क्लाससाठी हाय ते.
हा, हा
असल्यासारखं, पण प्रॉब्लेम असा हाय की ती पोरं लय आगाव आहेत ऐक नीट होणार हाय, सरांच ते नीट ऐकत नाही, हा तेच, मेन म्हणजे ते सरा अन सुरळीत कुठलं ऐकत नाही, माझं काय ऐकणार आहे आणि हा, सकाळी सात ते बारा जायचं, पेमेंट फक्त अडीच हजार सांगायलत, पाच, सा, तासासाठी अडीच हजार परवडणार?
नाय, नाय, हम्म
काम आहे, रविवारीची सुद्धा सुट्टी नसते, रविवारी यांची एक्झाम असणार.
हा, हा
म्हणजे रविवारची एक्झाम असल्यानंतरन आपण जरी पण जायच शिक्षकांना सुट्टी असते रविवारची आपण जाऊ फक्त त्यांची एक्झाम घ्यायची म्हणं, मग ते लय त्रास होतोय ना, पोरं ऐकाय नकोत वोय.
व्हय
म्हणताना मग तिथ ठीक आहे म्हणलं, विचार करून सांगते, म्हलीने आले मग.
हा, हा, हा टायमिंग पण जास्त आहे, पेमेंट कमी आहे, दहावीची पोरं
ऐकत्यात वय, वैतागवाडी आणत्यात फक्त दोन मुलीआहेत, बाकीचे तीस पोरं हायती, बत्तीस जणांचा ग्रुप हे आहे वर्ग आहे पण बत्तीस जण दोन मुलीं, तीस पोरं, तीस पोरांना संभालाय अवघड हाय सोप हाय वय? लय अवघड आहे, दोन पुरी सोप्या सांभाळणार का पुरी ऐक कावलं की तुम्ही तुम्हाला बी माहितेय पोरी एकदम ही असत्यात, पोरांच काय करू सांगा मी? एवढ्या जनांना संबंध येतोय, अहो बोलला सरांशी सरांशी बोलसतवर, सर्व वर्ग दाखवस्तर पोरांनी फॅनचा पाता पालता उलटा केला.
आणि आता त्यांना वाटतेय का नाही दहावी ला गेली म्हणजे लय मोठं झालोय आपण असं वाटतय पोरांना. ह
होयच की, करायला काय नाही सांभायला, सर त्यांचे आणि वर काय म्हने त्यांचे पालक जास्त शिक नाही सातवी आठवीच्या व त्यांच्या पालकचं शिक्षण नाही आणि आई आणि वडील सकाळी कामाला गेले संध्याकाळी कामात घरला येत्यात त्यामुळे पोरांकड लक्ष नाही पोरं पन्नास टक्क्याच्या पण खाली हायती. म त्या पोराणं एवढं शिकवणं म्हणजे काय चेष्टा हाय वय? अन त्यांच्यावर लक्ष ठेवायचं म्हणजे त्यांनी आज आली नाही तर त्यांच्या घरी फोन करायचा, का तुमचा आज पोरगं आलं नाही, त्यांन अभ्यास केला नाही तरी त्याच्या घरी फोन करून सांगायच तुमच्या पोरग्यानं अभ्यास केला नाही त्यांना हातबित उचलता येणार हाय का सांगा?
नाही आता तर खूप हे झालय हात, हम्म
म्हणून म्हणलं जाऊन तिकडं म्हणलं, म्हणून सांगितलं विचार करून सांगते, अशा ठिकाणी जॉब करण्यापेक्षा न केलंल बरं.
डोकं उठणार यिवूसपर्यंत घरात
डोकं उठणार आणि मेन म्हणजे कसं लहान पोरांना कसं पहिल ते चौथीच्या वगैरे शिकवायला काय नाही मग ते आपल्या गप्प घरापशी क्लास चालू करावा म्हणालते आधी विचार चाललेला माझा पण प्रॉब्लेम असा होत की शेजार आमच्या इथंच पाच सात क्लास आहेत लहान पोरांसाठी मी आता लगेच नवीन काढणार म्हटलं की आपल्याकडे कोणी येणं शक्य नाही ना म्हणूनच बाहेर जॉब साठी बगालते मी हे लईच वेगळं झालं
आणि बघत राहायचं
हो तुम्ही धनवादी करत होता का नव्हता
् लग्ना आधी नाही लग्नानंतरच ट्रान्सपोर्टला एका जात होतो
हा
सामहिने गेले तिथं मग वॉशरूमची सोय नव्हती घरी येऊनच वॉशरूमला म्हणून मी बंद केले हम्म टायमिंग काय बरोबर होत आणि घराजवळच होत
हा
पाच दहा मिनिटाच अंतरावर होतं आणि दुपारी एकला जेवायला यायचं एक ते तीन सुट्टी होती दहाला जात होते चांगलं होत त्यात प्रेग्नेन्सी आणि राहिली सेकंड टाईम त्यामुळे आणि सोडलो मग आता काय तिथे प्रायव्हेट ठिकाणी सोडल्यावर काय लगेच दुसरी लगेच लावत्यातच
होय सरकारी नोकरीसारखं नसते नवते आपण सोडल की सोडलं
होय
कॉम्प्युटर वगैरे काय केलाय का नाही
कॉम्प्युटर म्हणजे क्लास वगैरे काय झालं नाही पण घरी होता त्यामुळे येतय मला
ते तीस तीस किंवा चाळीस चाळीसच टायपिंग वगैरे शिकून घेशीला काय नाही म्हणजे कसं होतं म्हाहीतेय काय तुम्ही सरकारी नोकरीला तर उयोगाला येतं तुमच सर्टिफिकेट फक्त लागतं म्हणून घरी असलं तरी सर्टिफिकेट्स तुम्हाला त्याच्यावर मग कस अ कोर्टात वगैरे कस टाय साठी लागत्यात ना मग तिथ तुम्हाला जॉयनिंग वगैरे केल सरकारी नोकरी झाली ना ती म्हणता ना तसं कराय पाहिजे होतासा
टायपिंग करायला पाहिजे होतं मग
हा बाकीच एम एस सी आयटी वगैरे केलं नाही त्याज हो मी केलंय
एमएससीआयटीचं पण सर्टिफिकेट कंपल्सरी असते ना सगळीकडे आता
मी आता ट्रिप मी एमएस सीआय टी नाही केली मी ट्रिपल सी केली आहे एम एस सी आय टी फक्त आपल्या महाराष्ट्रात चालते ना ट्रिपल सी कशी पूर्ण आपल्या भारतात चालते बर असावं म्हणून मी करून ठेवल्या सोडा असं नाही आपण बाहेर जात नाही पण कशाला उगंच आता हाय तर सुविधा कशाला म्ह वेळ वाया घालवा म्हणून मी ट्रिपलसीच केली डायरेक्ट
हा
काय माणे
आणि काय तेच आता दहावी नंतर तुमचं काय काय झालं शिक्षण
मी अकरावी बारावी सायन्स न किल्या
हा
त्यानंतर फर्स्ट इयर ला बीएससी ला घेतलेलं पण गॅप माझा पडला नंंतर मग त्यानंतर मग त्यानंतर मी आर्टस घेतल
हां हा
बी ए कंप्लीट केलं आता मग मास्टर्सला ऍडमिशन टाकले
हा हा हा तेच माझ्या भावाची पण दहावी झाली आता पुढं काय करायचं काय करायच. चालय त्याला इंजिनियरिंग करायचंय.
बारावी वर करायला हवं दहावीवर करण्यापे बारावीवर केलेलं बरं पडतं. पोरांना सोपं जातं.
ह् हम्म तो आता डिप्लोमा करणार म्हणतोय. डिप्लोमा नंतर मग नंतर बीई ला ऍडमिशन मिळणार.
आ पण माझ्या पण भावाची दहावी झा ब आता ह्या वर्षी अकरावीला गेलाय ते आर्ट करणार होते. कारण त्याला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत पुढच्या. मग ते म्हणगंच सायन्स करा वेळ वाया कशाला घालवायचा.
ह आर्ट्सच का एवढं टेन्शन नसते.
हा तेच. प्रत्येकाचं मत वेगवेगळं बघा ज्याच त्याला हे सांगायचं नाही तुला काय करायच ते कर आपण का अभ्यास करणार हाय का सांगा तो अभ्या करणार म्हणल्यावर हा म्हणून म्हणलं ठीक आहे मम्हणलं तू बघ काय होय.
आणि काय मग.
काय बघ चाललंय पाऊस आहे का नाही तुमच्याकडं.
पाऊस नाही आज. तिकडे हाय.
नाही ऊन पडलंय सकाळपासून सकाळी थोडा आबााळ होत दहापर्यंत. तितन पुढे असलं ऊन पडलय की वैता गाला. नाही आज गुरुवार असल त्यामुलं कसं देवाला जायचं असेल तर उन्हाला नको वाटालत.
हा हम्म.
ममी बर जाते. हा स्वामी समर्थ केंद्रात जाते मम्मी बरोबर जायची सवय लागल्या तर लागली आता.
हा चांगलं वाटतय गुरुवारचं.
शांत प्रसन्न वाटते म्हणजे कस देऊ आपल्याला आठवडाभराची जी कटकट कटकट झाली असे ते जरा बरं वाटतं देवाला तीत गेलं की हा, दिवस बर तोंड बघितली असं वाटत चालला कायतर. हा. काय आहे बघा की एवढं ऊन पडले नको केले उन्हाणी येताना परत. लांब पडत नाही इतन केंद्र.
हा हा हा.
म्हणताना.
हम्म हम.
तुम्ही जाता का नाही.
आमच्यापासून लांब पडतय म्हणे पोहरांना कुठं घेऊन जातोय. कधीतरी एकदा असं कंटिन्यू अस दर गुरुवारी जातोय असं नाही.
हं. पोरांच्या शाळा काय म्हणत्यात.
पोरांच्या शाळा आहेत की, आता पोरांच्या शिक्षण शिक्षकांना ताप नाही तेवढा आम्हाला ताप हाय. त्यांचा अभ्यास घ्यायचा टेस्ट, घ्यायची आम्ही घरात अभ्यास करून घ्यायचा आणि वर आणि म्हणतात क्लास लावा शिक्षक सांगतात आम्हा. अजून क्लास लावला नाही मग शाळेत पाठवायचं कशाला क्लासलाच पाठवायचं.
पाल तसच कळत नाही शाळ शिक्षक सगळ म्हण तुम्ही क्लास लावा म्हणून. मग क्लास लावण्यासाठी तर समजा हिकडं पण फी घालयची तिकडे पण फी घालवायचीच.
म ए बगा की. अ लास्ट टाईम कस तो स्कॉलरशिपला बसलेला. आणि स्कॉलरशिप सगळ्या मुलां नी, बाहेर क्लास लावले मग मी काय घरीच अभ्यास घेत होते मला काय आता जॉब नाय काय नाही घरीच मी गेलो मग सांगितलंऽऽ मी घेते अभ्यास म्हणू ऽऽ तूमी क्लासमध्ये घेतात ते वेगळं पडतय,, मी म्हंटलं शाळा कशालाय मग. आम्ही घेतोय खरं पोरं ऐकत नाहीत आमच्याकडनंऽऽ
मग क्लासचे सरांकडन, शिक्षकांकडनं ऐकतात का?
कुठलं न्याय यो,, ये शिक्षकांच मला कळतच नाही. न्याय कुठला यो. तुम्ही म्हणतायसा क्लास लावा,, अव नुसत तुम्हाला सांगू काय वर्गात जाऊन टाइमपासऽऽ
होय,, प्रेझेंट घ्यायची. बसायचं,, कुणाला तरी एकाला हे करायचं हे लि द्यायचं. हे, घे, पाटांतर घे, म्हणून घे, असं चालू आहेता शाळेत
मंग काय तर.
हम्.
चालतय करू का नंतर नं.
हा.